हॅलो हॅलो हा नमस्कार भाऊ. हॅलो.
हॅलो
हॅलो हॅलो बोला. आ झालो ह हॅलो
हॅलो
हॅलो आणि कोण
हॅ
ह् आवाज याला अभ्या कट केलात काय? हॅलो हॅलो हॅलो वेस्ट गेलाईस बा.
आ